हॅलो हा साई बोल ना
हॅलो
काय हा येतेय का आवाज
हा आवाज तिथ स्पीकरच ऑपशन नाही का.
स्पीकरच ऑप्शन नाही येत नाही तर मग डायरेक्ट हेडफोन ऑप्शन येत.
अस हाय का.
हम म फोन एकदा लावल्यावर कट नाही करायचा दहा मिनटं कंटिन्यू बोलायचं म कट
हो हो एक मिनिट ह मी हेडफोन लावतो म मी हेडफोन घेतोय.
कनेक्ट होतील का पण ते आता नाही तर फोन कटवायचं हेडफोनच्या नादात हा ये साईल. हॅलो
हॅलो
हेडफोन कनेक्ट करायचा नादात कॉल कट वायचा म्हटलं
येतय का?
हा येतोय.
ह्म्म
हम्म कड आला कॉलेज वरुन
मी आताच आ तरी साडेतीन ला
हम् कोणती कॉलेज हाय.
हम्म ते अ आर एल कॉलेज राणी लक्ष्मीबाई कॉलेज.
ह काय सायन्स घेतला का मग.
हम्म सायन्स पी सी एम बी.
चांगलंय का मग कॉलेज म्हणजे शी विद्यार्थी वगैरे स्ट्रेंथ हाय का.
हो आहे ना कॅम्पस वगैरे पण मोठा आहे. आणि कॉलेज अडीच हजार.
पूर्ण टोटल कॉलेजची फी.
हम्म एका वर्षाची.
हा ऍडमिशन फी.
हम्म.
चांगलय, आणि ते क्लासेस कुठले चालू आहे. माझे फ्रेंड बोलते हो का.
हम्म.
कुठल आहे ते शाखा ती.
कुठली क्लासची.
ह क्लास ची ऑनलाईन क्लास ची.
अ शाखा तर खूप आहेत अशे, म्हणजे जडगावला पण आहे. नाशिकला आहे. पण आमचे क्लास प्रॉपर म्हणजे पटना वगैरे बिहारच्या साईड ला होते.
हम्म नलंदा युनिवर्सिटी.
हम्म.
असं मला आपलं कोटा साईड करून घेतलीत काय.
हा म कोटाला पण
का नाव आहे त्यांच काय म्हटलं तू.
पिडब्ल्यू फिजिक्स वाला.
पीब्ल्यू ओके. किती फी होती त्या त्यांची.
सा मी साडेसात हजार भरले तेरा हजारची पण एक बॅच होती साडेसात होती आणि एक पाच हजारची होती.
त्यात काही अ सब्जेक्ट कमी जास्त होते ब्रॅन काही सांगू श
नाही फीचर्स कमी होते जी पाच हजार वाली होते तिला जेवढे सर होते तेवढेच शिकवणार होते आणि दुसरे आता मी जी बॅच घेतली आहे, तिच्यासोबत मला चार बॅच फ्री भेटलाय. जर ह्या बॅचमध्ये माझा बॅकलॉग झाला तर म्हणजे मग मला पुढच्या बॅचमध्ये करता येईल, हम्म.
तेरा हजाराची आहे का मग तुझी.
नाही सात हजारची, ती तेरा हजारवाली मध्ये मॉडेल्स वगैरे होते त्यांचे पुस्तकं वगैरे.
हा
हम्म.
चांगलं कळतय का मग आता चांगलं शिकवतात दोन एक महिने झाले असतील चालू करून.
हा दोन अडीच महिने झाले तरी.
आणि काय टाइम फिक्स असतो का त्यांचा.
चार ते सहा.
सायंकाळी.
नई चार ते सहा नई आठ.
चार ते आठ कंटिन्यू बसाव लागत एवढ्या वेळ.
हा मग आता जर एखादी क्लास मिस झाले राहिली तर मग ती रेकॉर्डेड करायची मग फी वन एक सुवर्णा जर तू एक सूर ऐकली का मग लवकर होऊन जाते आणि जर लाइव्ह क्लास काही नाही मग लाइव क्लासमध्ये बसावच लागतं.
हम्म, समजतय ना पण म आता?
हम्म.
हम्म बाकी पाऊस वगैरे आहे तुमच्याकडं?
पाऊस नाही ना, वातावरण हाये वाटत तर हाये पण मग नाही पडणार.
हम्म आमच्याकडे तसे वातावरण आहे. थोडासा येतो न जातो.
अच् हाय का.
बाकी काय नाही वेबसाइट ची माहिती कशी टागली होती तू?
मी सजेस्ट केलं होतं मला.
कन नाही नाही अ ही कार्या ची रे.
कार्याची तुम्हीच सजेस्ट केली होती.
हा म तू ते तिथे साईड वर जाऊन पाहिलं का? सगळी माहिती. हम् चांगली झाली. हम्म सशा असल केला फाळेत मग.
लकी आला, त्याची इंग्लिशची अकॅडमीला गेला आता लगेच दुसरी क्लास ला गेला.
कसली अकॅडमी?
इंग्लिश स्पिकिंगची अकॅडमी लावली त्याला. हम्म लाईफ टाईम म्हणजे तिथे तेरा हजार भरले. आं
तीन?
तेरा तेरा.
बापरे! तेरा हजार.
हा मग अम्म लाईफ टाईम आहे ना मग जिथपर्यंत आपल्याला येतं तिथपर्यंत जायचं.
हम्म मग जर येत नाही राहिल मग जायचं जर चांगलं आलं जा आणि एज पण चांगली राहिली मग ते तिथेच सर म्हणून लावून घेता.
दारी अरे वा.
हम्म.
ह येत म्हणायला इंग्लिश येतंय.
हा येतेय म्हणजे जातोय तो तसा. आताचं लावली तरी एक एक दीड महिना झाला असेल.
हा तरी थोडंफार पाहायचं इम्प्रोव्हमेन्ट आहे का नाही?
हा
ह. क्लासेस ला गेला कितती ला गेला सातवीला सहावीला
सातवीला
आवाज सातवी ला गेला? हम्म बराच मोठा सहावीलाचं समजता हा ना त्यामूळच.
ह्म्म.
चांगलंय तुला कॉलेज मध्ये अ हे नाही का मग? आय टी वगैरे हे कम्प्युटरचा सब्जे
नाही ना कम्प्युट सब्जेक्ट नईये मामा पण बोलले मला म्हणे कम्प्युट
हा आमच्याकडे होत त्यां पी सी एम बी पी सी एम बी विथ ते आय टी म्हणून एक त एक सब्जेक्ट होता.
हा मामा पण बोलले मला म्हणे आय टी वगैरे कम्प्युटर वगैरे आहे का बघ म्हणे पण मग नाहीय तिथं
हम्म मग काय काय पी सी एम बी आणि मराठी आहे का मग
पी सी एम बी मराठी इंग्लिश
हा
हम्म
एवढंच असेल मग आमच्याकडे मराठी ऐवजी ऑप्शन ला आय टी कॉम्पल्सरी आमच्याकडे मराठी कामप हा मराठी असं आहे का आमच्याकडे मराठीला ऑप्शन आय टी होतं आणि मॅथ ला ऑप्शन जोग्राफी आणि क्रोप सायन्स होतं आणि पीसी एम तर नाही पीसी बी तर पीसी बी तर कंटिन्यू होतं बुवा पीसी बी फक्त हे दोन विषयाला ह राहुल मामाच मॅथ होतं माझं क्रॉप सायन्स होतं मावशीचं भूगोल होत.
हम्म. आणि बायोला आणि मॅथला और जॉग्रफी
असंय का बायोला पण जोग्राफी आमच्याकडे मॅथलाच होती बायो कंपल्सरी होतं फिजिक्स केमिस्ट्री बायो कंपल्सरी होत मराठीला ऑप्शन आयटी होत आणि मॅथला ऑप्शन जोग्राफी किंवा क्रॉप सायन्स होत. मी क्रॉप सायन्स घेतल हो आणि मराठी घेतलं होत कारण की आय टी मला करायची इच्छा पण नव्हती आणि त्याला ना विशेष वेगळी फी लागणार होती म्हणजे आय टीचं कम्प्युटरचं जे होतं मेंटेनन्सचा खर्च वगैरे तो सेपरेट द्यावा लागणार होता म्हणून आय टी करणार
अच्छा आणि काकांनी काय केलंय?
काकांचं बी ए झाल्यानंतर एम बी ए केलंय काकांनी बी ए केलं ग्रॅज्युएट पहिले अकरा बारावी आर्टसच होत बी ए केलं. इंग्लिश स्पेशल आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सीएटी दिली एमबीए ची ग्रॅज्युएशन झाल्यावर इंग्लिश स्पेशल असल्यामुळे त्यांना सीएटीला चांगलं अभ्यास केला फक्त कारण की ते पूर्णपणे आर्टस स्टुडंट होते आणि एम बीए मध्ये पूर्ण सायन्स स्टुडंट जास्त म्हणजे मोस्टली सायन्सच असतात तर त्यांनी सीएटी काढली
हम्म.
गेला दोन वर्षाचा न बरला एम बी ए मध्ये पणअसतं फायनान्स मार्केटिंग फायनान्स एम बी ए. मार्केटिंग एम बी ए. त्याचं मार्केटिंग होत त्याच्यामध्ये.
असं हाय का?
आणि मग त्यांच दोन वर्षाच एम बी ए झाल्यानंतर कॅमपस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं या कंपनीच
अस का?
हा रिझल्टच्या आधी जॉब होता आणि जॉब झा रिझल्ट लागला तर होताच ज म्हणजे ते टॉपरच आहेत ना कॉलेजचे त्यांच्या
हां.
वेळात घाटाला नगरला कॉलेज विख्यांच विखे फाउंडेशन म्हणून
हम्म.
हम्म तिथं होत ते हम् ह तेव्हापासन एकच कंपनीत आहे.
हम्म हम्म दुसरी कंपनी ट्रायच नाय केली का मग?
ट्राय करायला ही सगळ्यात बेस्ट कंपनी ना त्यातली त्यात हा दुसऱ्या कंपनीमध्ये पण देताय. पण मग कं कंपनीनी आता मागे ट्राय केलं होत एक कंपनीत आमाला मालेगावला यायचं होत त्यासाठी पण पण ही कंपनी म्हटली ना की देऊ तुम्हाला थांबा पाच सहा महिने. मग बघू या वर्षी एवढं वर्ष काढू. पुढच्या वर्षी दिला त्यांनी नाशिक मालेगाव मध्ये ट्रान्सफर तर हाय नाही तर मग दिव सोडून. एक आहे वेट लॉस एक आहे वेलकॉन म्हणून कंपनी. सेकंड स्टेट ला सेक ला आहे ती. त्यांची आई फर्स्ट इयर ला आहे.
हां
ती सेकंड स्टेज ला आहे ती कंपनी बोलवत होती यांना. मी नाही म्हटलं. मजे कंपनीने थांबवलंय तर बघू. हम्म मी परत करते तूला एक मिनिट थांब
हो, हो.